हॅलो हॅलो हॅलो
हा बोला
हा माझा आवाज येते
हा येतोय आवाज
हाअ्ं मी तुम्हाला ना वांग्याची रेसिपी हा येत येत
हा बोला
मी तु मी तुम्हाला ना भरल्या वांग्याची रेसिपी सांगतेय
ठीक आहे मला पण भरलं ग अंग खूप आवडतं सांगा मला रेसिपी मी पण ट्राय करे
हा ठीक आहे आपल्याला अधी आपल्याला आधी वांगी आहेत ना वांगी चिरून घ्यायची म्हणजे असं मध्ये दोन कप लावून घ्यायचे आणि पाणी ठेऊन त्यामध्ये आपल्या साधं पाणी असताना त्या साध्या पाण्यात मीठ टाकायते टाकायचं आणि त्या मिठामध्ये ती वांगी ठेवाय पाच दहा मिनटासाठी ठेवायची आणि हा त्या मसाल्यामध्ये जो आपल्याला म भरल्या वांग्यामध्ये जो मसाला करायला लागतो ना
हाअ्ं
हा मग ते मसाला आपण करण्यासाठी आहे ना खोबरं आपल्याला लागतो वाळ खोबरं किंवा ओलं खोबरं आपल्याला कोणतही खोबरं चालेल
ओके
हा शेंगदाणा शेंगदाणा चा आपल्याला कुट करून घ्यायचे बारीक असं पिठागत
हा म्हणजे ते शेंगदाण्याचा कुठ त्यामध्ये घालायला लागतील
हा म्हणजे सगळं असं आपल्याला मिक्स करून एकजीव करावं लागत
ओके अ काय काय पदार्थ एक जीव करायचा
हां सांगते ना पुढे
ओके सांगा
आपल्याला जे खोबऱ्याचे किस म्हणजे आपल्याला जे बारीक करून घेतलं होतं ते ते अ शेंगदाण्याच किस म् आणि आपल्याला त्यामध्ये चटणी आपल्याला हवंय तसं म्हणजे आपण आपल्याला तिकटानुसार आपण चटणी घालायची चवीनुसार मीट् चवीनुसार मीठ घालायच आणि आपल्याकड गरम मस् साल्यांचे हे अ् पावडर मिळते ना
हां मेथी
हां ती गरम मसाल्याची पाव् हां ते म् ते सुद्धा घालायचे त्यामध्ये आणि मॅगी मसाला जो मिळतो ना
हं.
हं तुम् म मॅ् गी मसाला सुद्धा घालायचा आणि त्याला हां आपण ‌असं एकजीव करून घ्यायचं. थोडसं हां थोडस तेल टाकायचं आन त्याला हे मळून घ्यायचं म्हणजे ते आपल्याला वांग्यामध्ये भरण्याच्या अ योग्यतेच होत.
ओके म्हणजे जास्त तेल टाकायच की थोडं म्हणजे जोपर्यंत गोळा होत नाई तोपर्यंत टाकायची की असं सुट्ट सुट्टच राहयला पाहिजे?
आपल्याला सुट्टं सुट्टं असेल सुट्टं सुट्ट राहायल चालतं आपल्याला गोळा व्हायचा असेल तर गोळा आपल्याला कसे सुद्धा घालायच असेल तरी चालतं.
हो ओके.
हां म् त्या अ ज्या पण त्यानंतर आपण हे जे केलेला मसाला अस् सगळं हाय ना त्या वांग्या म त्या वांग्यामध्ये भराय् त्या आणि अ आणि त्यानंतर पॅन मध्ये एक कडई ठेवाय अ् पॅ् पॅनम देणार थोडसं तेल घालायचं अ कळ् तेल घातल्यानं तर एक बारीक चिरलेला कांदा जरास अ थोडा घाला एक कांदा घालायचा. अ् का अ कांद्याचा हम
बोला?
हां बोला तुम्ही काय बोल विचारत होता?
हा बारीक चिरलेला चालेल की म्हणजे मोठा पण चालू शकतोय त्यामध्ये?
हा आपल्याला कसं हवा आहे आपल्या आवडीन हा आपल्या आवडीनुसार कसा पण चालतो.
ओके.
आणि आपल्याला तो कांदा तेलामध्ये ना असं फ्राय करून घ्यायचं की जोवर त्याला ब्राऊन कलर अ येत नाही
ओके हलका गुलाबी असं
हा तोपर्यंत त्याला ह आपण फ्राय करून घ्यायचं. आणि जेव्हा कांद्याला ब्राऊन कलर येईल ना.
हा
ह तेव्हा त्यामध्ये आपण भरलेली जी वांगी असतात ना
हा जी आपण तयार केलेलं असतं बॅटर.
हा ते बॅटरमध्ये ब ते ब्यां. तर सगळं आपण वांग्यामध्ये भरून भरलेलं असत ना.
हा
म ते सगळं त्या तेलामध्ये ठेवायचं. आणि हा त्यांच्यामध्ये एक ते तेलामध्ये ठेवून परतायच आणि आपल्याला आहे ना एक वाफ काढून घ्यायची.
हा म्हणजे त्याच्यामध्ये पाणी घालायच कि बिना पाण्याच ते परतून म्हणजे वाफ काढून घ्यायची.
हा पहिल्यांदा ते सुद्धा सांगते आपण सर्वात आधी ना बिना पाण्याच अस एक वाफ काढून घ्यायची.
हा मग ते करपत व वगैरे नाही ना. म्हणजे बिना पाण्याचं टाकलं तर हा तेलामध्ये असते.
करपत नाही पण आपल्याला सारखं एक पा च सेकंद दोन सेकंद असे झाले ना हा चेक करावं लागेल. सारखं सारखं.
हा
आपण चे करायच मग त्याला वाफ आली आणि ते वांग थोडं मऊ होत की होतं ना
हा मऊ झाल्यानंतर मग पुढे
मऊ झाल्यानंतर आहे ना मग तो आपण हे केलेला असतो ना मसाला उरलेला असतो की थोडा थोडा ना
हा हो
हा त्या मासाल्याम हं त्या मसाल्यामध्ये मसाल्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकायचं आणि ते. थोडंसं पाणी आणि आणखी त्यामध्य. थोडंसं पाणी त्या वांग्यावर ते असं ओ ओतायचं.
हा
ते वांग्यावरती ओतलना त्यानंतर आपण आणखीन थोडं पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये अ हा ते पाणी आपण सगळं त्यामध्ये थोडस ओतायचं.
ओके म्हणजे थोडस पाणी आ घालून ते मिश्रण तयार करायच
आणि आपल्याला पण ते म्हणजे ते अस श आपल्याला शिजेल ना आपलं वाग ग
हा वांग शिजेपर्यंत पाणी घालायच त्यामध्ये
नाही नाही थोडसच घालायचं ओ
ओके म्हणजे थोडस पाणी घालायचं आणि शिजलेलं मऊ झालेलंच असत त ते आधी वांग
हो
ते थोडस परतून घ्यायचं काय त्यामध्ये
हा ते परतून घेतलं ना मग त्याला आपण जे पाणी ओतलेलं अस तर त्या पाण्यामध्ये त्याला एक उ उकळी येऊ द्यायची
ओके
हा उकळी येऊ दिलं ना म्हणजे आप आपलं वांग आपल्याला हवाय तसं
ओके म्हणजे जैस आपल्या शिजलेलं वांग हव असत तस ते शिजवून तयार होत
हा
ओके आणि ते आपण शिजून होत तयार होत ओके ते आपण कस बोला बोला
हा तुम्ही बोला
ते आपण कशा कशा सोबत खाऊ शकतो म्हणजे भातासोबत खाऊ शकतो की फक्त चपाती आणि भात पूरी सोबत खाऊ शकतो
आपल्याला हवंय त्याच्यासोबत आपण खाऊ शकतो
म्हणजे त्यामध्ये ग्रेवी वगैरे तयार होते ना
हा होते ना होते
ओके
ग्रेवी वगैरे सगळं तयार होतं.
हा
तुम्ही कधी ट्राय केलं होत हे?
आणि काल अ काल ट्राय केलेल होतं.
हा म्हणजे कशे झाले होते?
हा टेस्ट ला सुद्धा खूप छान येतं.
ओके.
हा आणि अस टेस्टला सुद्धा खूप छान लागत आणि ते जस की ते हे होतं ना शिजलेलं अस त म्हणजे ते शिजलेलं प्रमाण आपल्या हितल्या खारं मिठ सगळं पाणी आपल्या हे होतं ना तेची चव सुद्धा त्याची त्याची चव शिजल्यानंतर खूप भारी हे लागतिय
ओके
हा आणि त्यानंतर ना शिजल्यानंतर खूप भारी लागते आणि त्यानंतर आपण आपल्याला हवं असेल तर चपाती सोबत खाऊ शकतो.
किंवा अ हा भाकरीसोबत भाकरीसाठी म्हणजे म्हण अ् कोणतं पीठ यूज करावं जास्त करून? म्हणजे ते चांगलं
ज्वारी च ज्व ज्वा हा
ज्वारीची भाकरी त्याच्यासोबत छान लागेल. काय जास्त करून वांग भरल वांग सोबत ओके त्यामध्ये आणखीन काही टाईप आहेत ना?
कशामध्ये?
अ भरलं वांगमध्ये म्हणज जे ते फ्राय केलेलं असत किंवा अ हा म्हणजे भरलेलं हा बोला बोला
हा त्यामध्ये सुद्धा खूप प्रकार यत मग तुम्हाला कोणता प्रकार असं आवडेल तो सांगा ना
अ तुम्ही सांगलेला मला आवडला मी तो ट्राय करेन हां कारण मला पण भरल वांग खूप आवडता आणि तुम्ही सांगितलेला हे अ आय म्हणजे तुम्ही सांगितलेली रेसिपी ऐकून मला पण म्हणजे अँ त्याच माझ्या तोंडाला खूप पाणी सुटलंय की आता असं खाऊ वाटालय. एवढी छान रेसिपी तुम्ही सांगितली मी ही ते ऐक हा मी ही खरंच ट्राय करेन मॅम रेसिपी.
हा
हि कशा कशा सोबत म्हणजे चपाती सोबत खाऊ शकतो ना आपण?
हा चपा चपाती सोबत सुद्धा खाऊ शकतो चपाती सोबत सुद्धा त्याची चव अप्रतिम लागते.
ओके आणि ज्वारीची भाकरी.
हा ज्वारीची भाकर त्याच्यासोबत अ सोबत सुद्धा ते खूप छान लागत.
ओके.
हा आणि आमी हा आप पण ते रोजच्या जेवणात सुद्धा आपण सारख बनवू शकतो.
ओके आमच्या घरी जास्त नाहीत बनवत. तर त्यामुळं मला म्हणजे खायला भेटत नाई ना. मी ही ट्राय करेन रेसिपी स्वतः. ओके.
आणि जर का तुम्हा हव असेल तर तुमी भातासोबत ही खाऊ शकता त्याची चव अप्रतिम लाग ते तेच्या सोबती
हा ओके अ मी ट्राय करेन मॅम. आणि तुम्ही ही मला एवढी रेसी सांगितली तुमचा एवढा वेळ दिलात त्याबद्दल मला थँक अ मनापासून धन धन्यवाद तुमच
हा थँक्यू अ
थॅँक यू.
वेलकम.
हा बाई.